आता येतोय ताई माझा आवाज
हो हो येतोय क्लिअर येतोय
आ बोला बोला
हो कशात
हो मजेत आहे तुम्ही कशा आहात
मी पण मजेत
हॅलो
हो हो मी पण मजेत आहे
तुमचा आवाज खूप बारीक येतोय वो थोडा आवाज वाढवता का तुमच्याइकडून
तसाच येतो आवाज इथे
ओके बोला काय म्हणताय
काय नाय काय चाललंय जॉब वगैरे काय म्हणतोय
अ तसं तर मी जॉबच करते पण आता सध्या घरी आहे प्रेग्नेन्सी आहे ना माझी त्याच्यामुळे म आता संध्या जॉब सोडलेला हाय
त काय करत होता
माझा सेल्समध्ये हाय जॉब
हो का सेल्स म्हणजे कुठल्या टाईपचा
हं
सेल्फमध्ये कुठल्या टाईपचं म्हटलं
सेल्समध्ये म्हणजे वेगवेगळ्या फॅकल्टीज असतात ना जसं कॉस्मेटिक झालं ॲपरल्स झालं लॉन्जरी सेक्शन झालं
हो हो हो
तशा टाईप मध्ये
अच्छा
आता रिसेंट माझा जो जॉब होता तो फुटवेअर मधला होता.
ओके नाही माझं सध्या परत रि जॉईनिंग करणार असाल
हा आता बघूया डिलिव्हरी आता कसं जमतय कसं नाय त्या हिशोबाने
हो काय सांगितलं डॉक्टरांनी
अजून तरी काय नाय आता त्याज्यच स्टेटमं चालू आहे पुढच्या महिन्यात आता सोनोग्राफी वगैरे आहे मग बघुया त्या हशोबाने पुढचा प्रोग्राम कस हाय कसं नाय ते तर नव्या महिन्याची सोनोग्राफी झाल्यावरच पुढची हालचाल कळेल
अच्छा त्येजे रिपोर्ट वगैरे सर्व नॉर्मल हाय का
हो रिपोर्ट वगैरे सगळे नॉर्मल हाय फक्त थोडा बीपीचा त्रास हाय वेट ओव्हर हाय ना माझं त्याच्यामुळे थोडासा फक्त बी पी चा त्रास आहे. बाकी तो एक वगळता बाकी दुसर काही नाही अस पण मेडिसिन चालू आहे. बी पी च्या
अच्छा.
प्रत्येक वीकला फॉलोअप पण चालू आहे.
हम्म - हम्म -हम्म. बी पी चा त्रास लो कि हाय आहे?
आं?
लो बी पी की हाय बी पी?
हाय -हाय -हाय वाढतोय सध्या असा एरवी लो होतो माझा पण आता प्रेग्नेंसी म्हणजे तशी झाली आहे ना पाचवा महिना पासून अजून थोडासा फ्लक्चुएट होतोय बी पी वाढतोचे सारखा आणि आत्ता गेल्या महिन्याभरापासून अजून कंटिन्यू वाढलेलाच राहतोय ना मग इतक्या दिवसापासून डॉक्टरांनी फक्त रक्तपातळ होण्याची गोळी दिलेली होती.
आता बेड रेस्ट दिलेला असेल?
नाही बेड रेस्ट वगैरे काही नाही आहे रेग्युलर ऍक्टिव्हटी सांगितली डॉक्टांनी करायला पण फक्त बी पी च्या गोळ्या दोघं वेळेला घ्यायला लावल्या तर गोळ्या वगळायला नाही लावल्या आणि दर आठवड्याला मॉनिटरिंग साठी बोलवलेलं आहे. एक तर ते कसं फर्स्ट टाइमच आहे. त्याच्यामुळे थोडीशी आपल्यालाही भीती वाटते. राहिलं भरपूर वर्ष लग्नाच्या नंतर तरुण आहे त्यातलं त्यात लग्नाच्या आठ वर्षषणून तरुण तर राहिलंय. त्याच्यामुळे मग अजूनच चिंता वाटते.
हो -हो जे मिठाचे पदार्थ असतात
सुखरूप झालं ना की मग काही वाटत नाही तसं.
नाही बी पी साठी मिठीचे पदार्थ मीठ कमी करायच वर मीठ कमी करायच मीठ जे घेतो ना आप पण वर्ण घ्यायचच नाही बिलकुल खाण्याचे पदार्थ
पण माझं सगळं बंद झालेलं आहे. म्हणजे जसं माझं बी पी वाढायला लागलं ना डॉक्टरांनी मला मीठ कमीच सांगितलेलं खायला. मग आता मागे ना परत ब्लट टेस्ट वगैरे केल्या ना आता ते मी खूपच कमी झालं ना खाना म्हणजे मी आधी कसं थोडं फार भरून घेऊन खायचं आता ते सोडियम कमी दाखवता ते त्याच्यामध्ये म डॉक्टर म्हटले की थोडाफार नीट एक्स्ट्रा घेतलं तर चालेल पण खूप जास्त नाही घ्यायचं म्हणून.
अरे हां -हां -हां. आजकाल ना कळतच नाही कस कसले पथ्य पाळावीन कसली नाही.
हो ना आणि तर त्या ब्लड टेस्ट- ब्लड टेस्ट एवढ्या असत ना तर कि ते टेस्टमध्ये काय येईल रिपोर्ट काय नाही आपल्या त्याची धाकधूक अजून जास्त असते पण एकदाचे ते रिपोर्ट पोट व्यवस्थित आलेत ना किंवा काही वाटत नाही शंका निघून जाते ना मनातली पूर्ण मग.
हो- हो आणि ती शंका डोक्यामध्ये असली की मग परत आहेस.
हम्म.
बाकी मला एक मुलगा एक मुलगी आहे मुलगी सेवनंतमध्ये मुलगा थर्डमध्ये.
मला थोड्याशा टिप्स द्या ना.
टिप्स कशा दि म्हजे मा एक्च्युली मीस जॉईन फॅमिलीमध्ये राहते माझे मुलं लहानचे मोठे कसे झाले मला आठवत नाही आहे. आठवतात ॲक्च्युली मी जॉब पण करते. त्याच्यामुळे त्यांना कमी वेळ दिलेला जेव्हा माझ
हे एक बर आहे जॉईंट फॅम फॅमिली असली ना कि म तेवढी काळजी नाही र आमचं कस संयुक्त कुटुंब आहे ना छोटूस माझे मिस्टर एकटेच आहेत एक नंदंद भाई आहेत फक्त मागे पुढे कोणीच नाहीये. त्याच्यामुळे मग कस एकट संगो पण करायचं म्हटलं मग थोडस टेन्शनच येतं.
हा. त स आपली जॉईंट फॅमिली असली तर सगळं शिकवण्याचं टेन्शन नाही राहत त्यांना कळतं कसं राहावं. चार लोकांमध्ये कोणाशी कसं बोलावं काय. तिथना ती गोष्ट आपली बरीेचसे वाचून जातो.
हम.
तो जव्हा सव्वा जेव सव्वा वर्षाचा होत. आता त्यावेळेसच मी जॉब जॉईन केलेला आहे.
अच्छा.
हम्म. त्यानंतर मग त्याची स्कूल लाईफ नर्सरी प्ले ग्रुप वगैरे झाला. आणि आता मोठ्या स्कूलमध्ये टाकलेलं आहे त्यांनी
तसं नाही म्हणजे तुम्ही तुमच्या प्रेग्नेन्सीमध्ये काय काय ऍक्टिव्हिटीज केलेल्या काय काय?
ऍक्टिव्हटीज तस काही नाही नॉर्मलच होतं पण फर्स्ट टाईम मला मुलीच्या वेळेस ना माझं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित नव्हतं बाळाला.
हं हं.
त्यामुळे मला बेडरेसट दिलेले ना खाण्यापिण्यातल्या सवयी म्हणजे नारळ पाणी
ओके. तस फ्रूट्स वगैरे तर माझे सगळं खाल्लं गेलंय कारण प्रेग्नेंसी अशा सीझनमध्ये आली आहे ना की प्रत्येक सीजन फ्रूट मी कंझ्युम केला एकही फ्रूट अस नाही सोडलंय की मी तो कंझ्युम नसेल केलेला. नारळ पाणी वगैरे पण कंटिन्यू चालू आहे प्लस ड्राय फ्रूट्स वगैरे पण कंटिन्यू चालू आहेत खाण्यापिण्याचं तसं काही नाहीये. आणि असं म्हणजे खूप जास्त अस काही वेगळा त्रास पण नाही शारीरिक म्हणा किंवा मानसिक. म अस त्रास वगैरे पण काही नाही म्हणजे मला असं वाटलं होत. की थोडीशी हेवी जाईल प्रेग्नेन्सी जर्नी माझी म्हणून मला पण ते दिवस इतके फटाफट निघून गेलेत ना. कि कळलंच नाही की कसे पटापट आठ महिने निघून गेले. माझे म्हणून बघता बघता आता डिलव्हची डेट आली जवळ.
हो जर आता हे पूर का काळजीपूर्वक लक्षपूर्वक
हो आता थोडंसं सांभाळूनच ऐक ते कारण आता का आठ आहे आणि आता पोट वगैरे पण थोडस दुखायला लागलंय खाली हम.
जवळपास नेहमी कोणीतरी मोठा माणूस असू देवा
हो म्हणजे सासूबाई असतातच तसं घरी. जनरली त्या जात नाही तसं सोडून वगैरे कुठे मला आणि जरी समजा इनकेस त्यांना कुठे इमर्जन्सी जावं वगैरे जरी लागलं ना तरी माझ्या आई गावातच राहते, म्हणजे सिटीतच राहते. तो आम्ही तिच्याकडे निघून जाते, मग अशा वेळेला असं करते, कारण मग कसं त्यावेळेला एकजण कुणी तरी सोबत असण जास्त गरजेचं आहे, कधी वेळ का काय सांगुन सांग
नाही आणि बी पी चा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे अचानक काहीही होऊ शकतं. आणि सध्या कॉम्प्लिकेशनस बी पी‌ ने खूप वाढले.
वाढले. डॉक्टरांचं तेच म्हणणं पडलं की, जर बी पी सारखं फ्लक्च्युएट नाही म्हणजे होत लवकर वाढून जातात, म्हणे त्याच्यामुळे आपण आपली थोडीशी काळजी घ्यायची. थोडस ऍक्टिव हम्म एँक तू पण राहायचं आणि जास्त दगदग वगैर आता नाही करायची, म्हणजे जास्त उभं राहून काम वगैरे नाही करायच. थोडासा रेस्ट जास्त करायचा. कारण, कसं आता दहा, पंधरा मिनिटं जरी उभं राहिल ना, स्वयंपाक वगैरेसाठी पण कंबर खूप जाम होऊन जात आणि इतकं थकल्यासारखं वाटतं ना, पण हो कळत खूपच लाग ते. नुसत पंधरा मिनटं जरी काम केलं ना, असं वाटतं की, मी गेल्या दोन, तीन म्हणजे दोन, अडीच तासापासून कंटिन्यू उभी आहे आणि काम कर इतका जाणवतो आता
हो, ते पण आणि काय करायचं पंधरा एक मिनिट आहे ना, अनुलोम विलंब करायच.
हं, ते सकाळी उठल्या, उठल्या करते मी थोडीशी ब्रिदिंग एक्सरसा
नाही, दिवसात अनुलंम विलम आपण दिवसातन किती वेळा केलं तरी चालत. हो, ते बीपी साठी तर खूपच छान.
ओके.
हम्म. लहान म्हणजे स्टेप्स माहितीच असेल तुम्हाला अनुलोम विलमच्या? आणि खूप मूल म्हणजे, बॉडी पूर्ण स्टेबल राहते. माइंड फ्रेश राहतो. त्याचा खूप उपयोग होईल तुम्हाला बीपीमध्ये.
तसं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की, ब्रिदिंग एक्झरसाइज सकाळी, सकाळी थोडीफार करत जा. आणि जमलं तर सकाळी फिरायला जात जा, पण सकाळी उठलं म्हणजे उठलं जात सगळ्यात पहिली गोष्ट कारण रात्रभर झोपच नाही लागत, सारखी ही कुशी, ती कुशी, ही कुशी, ती कुशी चालू असत. म्हणूनच कुशीवर झोपते, पण होत कस ना, जास्त वेळ झोपली गेलं ना, की तिकडची साइड ना अशी थोडीशी अ बदिर होऊन जात, म्हणजे मुंगे आल्यासारखं होतं, सारखं सेन्सेशनच नाही राहत. मग परत काणी चेंज करावे लागते आणि रात्री वॉशरूमला आता खूप उठावं लागत. त. वॉशरूमचा त्रास पण जास्त व्हायला लागला. सारखं, सारखं युरिन साठी हम्म, सारखं, सारखं मग युरिनसाठी उठावं लागत ना, मग रात्रभर झोपच नाही होत आणि एकदा झोप मोडली ना की, वीस, पंचवीस मिनिटं परत झोपच नाही लागत. त्याच्यामुळे मग सकाळी थोडसं उशिरापर्यंत झोपते, मी आठ, साडे आठ वाजता तर उठते तशी सकाळी. रेस्ट नाही होतय, म्हणजे रात्रीची झोपच नाही व्यवस्थित होत कारण की, पोट पण थोडस दुखून येतं आणि सारखं, सारखं वॉशरूमला जावं लाग त. त्याच्यामुळे झोपेचा विषयच होत नाही, मग दिवसाभरात थोडीफार
झोपताना
जायफळचं.
हो जायफळ उगाळुन दयायचं. जास्त नाही थोडा घ्यायचा तुकडा आणि त्याच्याने झोप शांत लागते.
तसं मी केसर दूध चालू केलेलं आहे मग केसर सोबत वाटल्या असं जायफळ पण कंझ्यूम करत.
हम्म चालतयं तरी दूध घेतली तरी.
आणि तर कसं आहे नाही या वर्षी गरमी पण खूप जास्त आणि पाण्याची अजिबात होत नाही रात्री झोपताना पाणी क लागतं प्यायला त्याच्यामुळे पण म सारखं - सारखं वॉशरूम ला उठाव लागतं.
हो हो थोडसं एक्सरसाइज? पण करायच्या म्हणजे नॉर्मल डिलेव्हरीचा डॉक्टरनी सजेस्ट केलेला असेल ना त्या वाल्या
घरात होतातच म माझे कारण म्हण ते असे जास्त बसवलं नाही जात. पण मग थोडं फार आपलं बटरफ्लाय म्हणा की नॉर्मली ते चक्की आसन ते मी योगा वगैरे सजेस्ट केलं. दिलेला आहे तसा पण त्याच्यासाठी. एक जण समोर म्हणजे सोबत जरुरी पाहिजे त्यांचं म्हणणं असं की तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत असतो योगा करा. किती जास्त बेटर पडेल कारण कसं त्यांचं होल्डिंग वगैरे व्यवस्थित तर सासूबाईंना तसं धरायला नाही सांगू शकत. नाही मकी तर तुही धरा त्यांना प्रॉपर धरता आलं नाही आलं मग. परत उपात कोण करून घेईल ते उगाचंच त्याच्यामुळे मग मी तो योगासध्याच तिपच केलं कारण यांचं स्केड्यूल कसं आहे आमच्या यांचं हे सकाळी नऊ साडेनऊ वाजता निघून जातात. म्हणजे संध्याकाळी सात साडेसात आठ वाजताच येत यांची सावळी टात सध्या जे आहे ना ते आउट ऑफ सिटी चालू आहे. हम्म,
चला ठेवते मी परत कॉल करू. ठीक आहे काळजी घ्या धन्यवाद थँक्यू.
ह.